हॅलो, कशी आहेस ग.
नमस्कार ताई बोला ना. छान आहे मी तू कशी आहेस.
मी पण खूप छान आहे. काय ग आज पण ऑनलाईन खरेदी. या विषयावर चर्चा करूया का.
हम् हो ना चांगला विषय आहे ग आजचा. जवळजवळ प्रत्येकच जण आजकाल ऑनलाईनच खरेदी करत असते.
हो ना अगदी बरोबर आहे तुझं. मोबाईल आणि इंटरनेट मुळे खरेदी करणे फारच सोपे झाले आहे.
हो एखादी वस्तू घ्यायची असली तरी बाजारात जावे लागत. नाही घर बसल्या येऊन जाते आजकाल घर बसल्या ऑर्डर करता येतात
खरंच फक्त मोबाईलवरर काही क्लिक केले की आपापल्या वस्तू घरापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचून जाते
हो ना तू आजकाल काही इतक्यात काही केलंय का ग ऑनलाईन कररीी हॅलो
कधी कधी मी पुस्तके व ह्या आणि इतर शैक्षणिक वस्तू. ऑनलाइन मागवत असते.
हम् बरं. बरं आहे बाई मला ऑनलाईन खरेदी. करणे आवडते पण मला कपडे आणि. दुसऱ्यांना द्यायच्या त्या भेटवस्तू जास्त आवडतील.
हो काग. ऑनलाईन खरेदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे. जवळपास भरपूर काही वेळ वाचतो सगळ्यांचाच.
हो ना यत काय ग. जा बाजारात त वस्तू बघा. नंतर प्रवास करा प्रवासाचा खर्चही लागते जाण्या येण्यास. अचछ.
म
ऑनलाईन मध्ये कसं. इंटरनेट मुळ कसं सगळं सोपं होऊन जाते
हो गं अगदी बरोबर आहे तुझं खरंच आहे ऑनलाईन अनेक प्रकारचे वस्तू एकाच ठिकाणी पाहायला मिळतात आणि सोप पण असते
नाहीतर का ग बाजारात गेलं तर दहा दुकानं फिरावी लागतात मग त्यांना किमतीची तुलना करा त्यापेक्षा तर सोपच आहे
हो ग दुकानला फिरत नाही भरपूर वेळ आपला जातो पण त्यामुळे योग्य वस्तू निवडता येते
हा हा एक फायदा आहे कि कस आहे ऑनलाइन खरेदी मध्ये अनेक वेळा सवलती ऑफर्स मिळून जातात
हो बरोबर आहे तुझं पण कसं आहे सणासुंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते त्यामुळे प्रत्येक जण कसं ऑनलाईन शॉपिंगवर खरेदी करण्यावर भर जास्त देतात
हा
ह
पण कसं आहे कधी कधी बाजारापेक्षा कमी किमतीतही वस्तू मिळतात नकू
हो असंच असत ऑनलाईन खरेदीमुळे पुढच्या ठिकाणच्या वस्तूही मिळू शकतात आणि आपला वेळही वाचतो
हो शहरात जस की आपल्या शहरात एखादी वस्तू जर नसली अवलेबल त्या पण दुसरीकडून मागवता येतील
हो अगदी बरोबर आहे ग तुझं. पण ऑनलाइन खरेदीचा काही गैरफायदाही किंवा तोटाही होत असेल का ग?
हो काही वेळा कसा आहे. फोटोमध्ये दिसणारी वस्तू प्रत्यक्षात मिळवणच असं वस्तू जरुरी नाही आहे ना पण
हो हे अगदी बरोबर आहे तुझं. पण एकदा असे झाले होते मी एक बॅग मागवली. पण तिचा रंग फोटो सारखा नव्हता ग तिथे. रिअल म म्हणजे असं बघितल्यावर वेगळा होता आणि फोटोमध्ये पण वेगळा होता.
होते असं बरेचदा होते माझ्या बरोबरही असे झाले आहे. म्हणून तर खरेदी करण्यासाठी ना कस खूप विचार करून कराव लागत.
रेटिंग आणि पुनरावलोकन पाहिल्यास योग्य निर्णय घेता येतो असं असतं का ग.
हम्म. त्याच्यामध्ये कसं आहे ऑनलाईन पेमेंट करण्याची पण काळजीच आहे न ग. काळजी घ्यावच लागते ऑनलाइन पेमेंट साठी पण आणि तो पेमेंट त्यामध्ये तो नाहीतर काय.
किंवा फ फसवणूक टाळण्यासाठी विश्वासार्ह संकेतस्थळांचा वापरही करता यावा लागेल आपल्याला
हम्म. आपल्याला ते पण खबरदारी घ्याव लागते की आपला पासवोर्ट कुणाला सांगावा की नाही. पण तसं पाहिलं तर ऑनलाईन मुळे लोकांना भरपूर सुविधा मिळाल्या आहेत ग आजकाल.
हम्म हम्
जस की कसं आहे आपल्यासारखे लोक तर बाजारात चालले जातात. पण जे ज्येष्ठ नागरिक आहे. त्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही.
त्यांना त्यांचे गुडघे दुखतात त्यांचे पाय दुखतात त्यांना चालणं होत नाही. अशा लोकांसाठी ऑनलाईन ठीक आहे. पण आपण तर बाजारात जाऊन घेऊ शकतो ना विकत.
हा जस की ऋतू आले पावसाळा किंवा उन्हाळ्यात. बाहेर न जाता कारण की उन्हाळ्यामध्ये ऊन असते त्याच्यामुळे बाहेर नाही पडू शकत पावसाळ्यात पाऊस असते त्याच्यामुळे बाहेर नाही पडू शकत. त्याच्यामुळे ऑनलाईन खरेदी करता येते आपल्याला.
हो त्यामुळे तर वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते ना ग.
हम्म. अगदी बरोबर आहे. पण गरज नसताना जास्त खरेदी करणे टाळले पाहिजे कि खरेदी केली पाहिजे.
बघ ऑनलाईन मध्ये कस असत काही लोक काही ऑ ऑफर्स पाहून कस आहे एकच्या जागी दोन वस्तू दोनच्या जागी चार वस्तू घेऊन टाक.
हो ना ग विनाकारण
त्यांना वाटते की आपल्याला ऑफर्समध्ये वस्तू मिळत आहेत. ना मग घेऊन घ्यायचा त्यामुळे कस आहे पैशाचा पण अपव्यव होते.
हा अनावश्यक वस्तू घेतल्यामुळे तर पैशाचा अपव्यय होईलच. खरेदी करण्यापूर्वी वस्तूची बरोबर जर गरज आहे का? हे जर आपण जर बघीन विचार जर करून घेतला तर फायदेशीर ठरते.
हम्म होना. नियोजन करूनच खरेदी केल्यास पैसे वाचतील ग बाई.
हो ग बरोबर आहे तुझं ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यवसायांनाही फायदा होतो. पण नुकसानही होत असेल.
हम कारण ते आपली उत्पादने कस आहे जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही ना ऑनलाईन मु कस एक विथन सेकंडामध्ये कितीतरी लोकांपर्यंत त्यांच्या पोहचून जातात.
हा छोटे मोठे व्यापारी छोटे मोठे व्यवसाय त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्यवसाय वाढण्यास पण मदत होते.
हम्म
ह
मला वाटते की ऑनलाईन खरेदी हे आधुनिक जीवनशैलीचा एक भाग आता बनतच चालली असं जर पाहिलं तर.
हो पण तिचा वापर शहानपणाने करणे आवश्यक आहे हेच तेवढे खरे पण आहे
हो योग्य माहिती घेऊन सुरक्षित पद्धतीनं खरेदी केली तर काायदेशीर ठरू शकते प कस आहे आजकाल ऑनलाईन मध्ये कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही आपण दाखवते काय आणि निघते आपण का
हम्म आजच्या चर्चेतून ऑनलाईन खरेदीचे फायदे आणि तोटे दोन्ही समजले ग
नाही सता हो आता मी खरेदी करताना काडीची घ्या खत राही
हम्म मला पण या विषयावर बोलून खूप काही शिकायला मिळालं तुला कसं वाटतं ग ऑनलाईन खरेदी करायला
मला तर वाटते कि ऑनलाईनपेक्षा बाजारातून खरेदी केलेली जास्त आवडते
आणि एखादी जर तुला वेळ नसेल तर मग तुला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर
हो तेव्हा पुरतं तात्पुरत ठीक आहे वारंवार करणे शक्य नाही
पर प्रत्येक ऑनलाईन खरेदीवर प्रत्येकाला खरंच म्हणजे असं मिळत असेल का ग आश्वासन की ही वस्तू व्यवस्थित आहे आणि मग ती खरेदी डिलिव्हर्ड झाल्यावर मग ती वाईट निघाली तर
तेस प्रॉब्लेम आहेना मनंत मन ऑनलाईन खरेदीमध्ये विश्वासच बसत नाही जाऊ दे असू दे आपला विषय नाही तो चल भेटू नंतर
हो ठीक आहे ना चल बाय